हो काय करल्यास चिमे.
काय नाही बघ बसलयं तू काय करायलास.
बाय मी झोपून उठलो अभ्यास करायला सोडून मग ते वा वाचत वाचत की नाही झोप आली. रात्री वेळाने झोपून आणि सकाळी उठून आणि झोप आलती गं.
हम्म हम्म.
जरा आता सवय लावायला पाहिजे की परीक्षा आल्या जवळ.
होय. किती तारखे ला परीक्षा?
सत्तावीस जून.
हम्म हम्म हम्म.
झाले गं अनेक सोळा सतरा दिवस.
होय सुट्ट्या हाय वाटतं.
काय आता सुट्ट्या त्या मला होय दया नग ग नाही दिलीत तर त्यांचा बा दिलं.
आम्ही घेतोयं बाई त्यांनी नाही दिली तरी पण देत्याग एक महिना आधी सुट्टी असत्या. मम्मी कुठेंचं अमित कडे गेली.
नाही आहे इथं दे.
इचलकरंजीत आलाय सा कधी
दुसऱ्या दिवशी झाले की.
लगेचं आलंय अस होय हाय मग मामी बोललेल्या बरोबर मला फोन लावलेली. मामी बाजारला गेलेतो तेव्हा मामा आलेत काय म्हणून.
होय होय.
आल्यावर आणि मला लावायचं झालंच नाही लक्षातचं आलं नाही ग नंतर आलं.
हम्म,
मम्मी आहेना वं जरा झोपल्या ग बारा बारर्शी. नाही हा हायकी की बरोबर आहे.
हम् हम्म,
एक मिनिट आहे अची मी असुदे फोन चालू थांब. हॅलो! ते हे.
आये.
सायलेंटवर वर केलं गं फोनं.
ह हाआरुष आहे का बघा.
अरुष पण झोपलायं ते मम्मीलानय कीं नाही उन्हाळ्याचा जरा त्रास व्हायलायं मग ते औषधं. द आप येईलं उन्हाळ्याचं
हा.
ते जर मिठाचा खडा पोटावर ठेऊन झोपल्या, आरुष जवळ आरुष झोपलायं ती झोपलं आताचं झोपलयं, वहिणी हायत धुणं धुवालायत. जमलं तर आज सर्वज्ञ् येणार आहे.
होय मामीला मी केला तर आत्ताच फोन मामी म्हणयला या लागले.
हा.
हो.
आत्ताच केलतीस.
हो म्हणजे तुला लावायच अदोगर लावून ना,
इ म निगललेलिक कायतववा
हो निघले म सांगितली मामी ना
हा हा
अ सर्वज्ञाला सोडायला आलं म्हणले,
हा हा
बर म्हले.
काय माहत होत त्यांनी कवा येत
हम्म
म आणि काय म्हणतीस ंकिया
गेलाय बघ शूट ला,
मामी
मम्ी हाय खाली.
आवरल सगळं
चालूय बघ आवरायचा
स्वयंपाक
स्वयंपाक नाही, नाश्ता केलेय स्वयंपाका कल जरा जरा जरा
हा हा
दोघीचात आ मी तो संध्याकाळी येणार
होय कोण तुम्ही दोघीच हायसा आता.
होय.
होय.
मग आणि काय काय म्हणत्यास.
काय नाही चिमे निवांत.
निवांत दाजी काय म्हणतात आमचे
आहे नव काम चालूयत बाई त्यांची.
हम्म विजय नोडतली आता.
होय.
हा.
मम्मीला सांगितल्यास क्लास.
नाही नाही वरती आहे मी परती बसलेय.
हा हा.
हम्.
म
काही नाही बाई निवान. तू सांग काय काय.
दिदी दिदीची पोरगी गेली की, नाही ऋतवी.
होय सोडून आलो की त्या आईच यायचं.
हा हा माई माई माई म्हणून गंगा दर
ह
भर्या आहे पोरगी लय.
लय बडबडते
दिदी बरी आहे.
हाय हाय.
हा हा आणि दादा.
आय ते नि पण हाय बरे आहेत. त्यांनाच जरा त्रास वाजता आणि जरा पोटात, पोटात दुखायच
कसं काय दवाखान्याला गेलतीत नव्ह आणि.
गेलतीत तरी आणि जरा असं म्हणजे दोन दिवस झाल दुखालत वाटत.
पित्ताचा खडा आहित नव्ह त्यनासनी
हम, होय ते बारीक होतय की आता आणि परवा आणि इंडोस्कोपी केल्यात कि इथ हेला मिरजला जाऊन
हा.
होय ते काय सगळं नॉर्मलच. च यायला लागलंय सिटी स्कॅन केल्यात त्यावेळा बी नॉर्मलच आलय.
बर, त्यांना नेमकं काय हाय म्हणालतीस
काय म आता काय सगळं चेक केलं तर नॉर्मलच याय लागलंय सगळीकड. काय दाखवच ना नॉर्मलच याय लागलय
हा हा
हम् म आता. ते इकडं देवाचं वगैरे विचारलं की. नाही देवाचं वगैरे कामय म्हणायला लागल्यात ते पोटातलं केले असं म्हणत्यात ते परवा म्हणजे आणि मध केलेल ना. त्याचं गावठी औषध घेतलेलं की
हा
पूर्णच बिघडल्याली त्यांचा होतात. मग तिथं अजून कमी नाही होल म्हणून सांगाल्यात बग
हम्म!
हम्म
आई शप्पथ! नेमकं त्यांना काय व्हायलय बघ जरा अन्न पचन तेन व्यवस्थित होतय नव्ह?
होतंय, होतंय त्यांना कस माहितीय काय जेऊन झाल्यावरच दुखाय लागलंय पोटात
जेवण झाल्यावर, मग आलसर झालाय काय बघा पोटात.
जेऊन झाल्यावरच
आलसर म्हणजे कसं ओटावर कसं जर उठतय बा आपल्याला
हम
तसं पोटात होतंय मग तस हा लग्न जेवून झाल्यावर पोटात उुतन चालू होते
जेवायच्या आधी जेव नंतर काय नाही जेवन बाजू झालं की दुकाय स्टार्ट होते
तेच किंमत तेच ते सिम्टम आहे अल्सरच सिम्टम आहे ते
हा मग काय करायचं त्याचा काय उपाय
मोठ्या आतडी मोठ्या आतडीचा सुरुवात असते की नाही किंवा लहान ची सुरुवात असत्या बघ तिथं उटतय त आलच त्या आल्सरला ट्रीटमेंटच घ्यायला लागते की दवाखान्यात सांगतात गोळ्या औषधान कमी होते
खरं चेकिंग केल्यावर काय नॉर्मलच दाखवावलाय न सिरीकडे मग ते आता होय आता दोन वेळा दोन वेळा इंडस्कोप झालेलं पहिला पित्ताच ह्याला पिशवीला जराशी गाठ झालेली
ती गाठ काय म्हणते गेली
ते काय परतच्या खेल्वरतं नंतर न नाही ग बा ती कमी आहे आता मग नंतर ना आणि पहिला इंडोस्कॉपी केल्यावरती अन्ननळीला जरा असं अस लूज झालेलं ते वगैरे होतं ना त्या जर काय आता कमी आता का इंडोस्कॉपी केल्यावर आता काय दाखवत ना नॉर्मलच दाखवले सगळीकडे
बाय
काय नव त्यांच होय.
त्या माणसान किती गोळा्या खायच्या व खर्च येतेय बाई ते इंडस्ट कुपित होतीत.
झालं की आता सगळं मिळून म्हटले तर तीन लाख घातलेल की जिजूने सगळे. हम्म दवाखान्यात.
तीन लाख त्यांनी घर घेतले असतीत.
वय आणि परवा पप्पाच झाल्यावरती पण दुसऱ्या दिवशी अऍडमिट केलं होत, ना त्यांना.
होय.
त्या दिवशी पण एका दिवस एक दिवस पण नव्हत नुसता बारात तस.
हा
वीस हजार घेतला त्यान.
आई शपत. त्या एवढं पैसे कस मिळ कुठन मिळव त्यात म्हणायचं.
कोण जीजू लोणच की.
आई शप्पत.
मग काय करणार.
पापच की,
होय.
आवड झाली कि, चीमे एवढ कधी फेडत बसायच सांग बाई आता?
काय करतात कायता काय करतात काम?
काही ना काय तर कराय ते शरीरासाठी आता काय करणार?
ह. पैसे आजतील नाही उद्या जातील असं काही हे नाही खरं शरीर महत्त्वाचं आहे.
तेच की होय. ते मी पितोय की नाही ते त्यांनी पि तर चालतय. हरबल ला
विचारून विचारून बघतोय. म्हणजे आता हो ते आता नेमकं
झाला ह ग पण कस? एकदा घेतलं आणि त्यांनी त्यांच्या अंडर कस्टमर जोडलीत की नाही त्यांचा बिझनेस होऊन जातो तो
ह आता नेमकं कसं माहितीय काय नाही आता एक झालं. चार पाच दिवस झालं काय झालंलं इकडं आपलं. अ म्चा पण एक का आमचा
हां.
ते त्यांच्या इथे ओळखीचे कोणती गावट औषध दिले डत
हा हा.
ते पूर्णच हे होते म सांगित नऊ दिवस पत्त पाळा नऊ झाल्यानंतर तुम्ही काय पण खावा. ा फक्त तीन दिवस औष दि हाय आ. जेनमध्ये नॉर्मल हा आता कमी आहे. मात्र ते पत्त पाळायचे. पाळतो म्हणल्यात नऊ दिवस झालं की मग त्याच्यानंतर कायतरी व्हायला लागलं की मग तुला त्यांना सांगते हरमनराचं काय ते
होय होय ते म्हणजे कसं आहे सगळ रोग आजारच राातो कॅन्सर बरा्या झालायची म
होय होय होय होय.
आणि नाहीतर मग ती महादेवी तुमची काकोय किती? तिच्याकडनं जरी घेतलं तरी चालते तिचं चार हजारला काय तर हाय वाटतं.
हम्म. काल म्हणजे आम्ही अनेकदा गेलतो का नाहीे नककीिला त्याच राजू मामा आलेलोक जेवरा देेव आबा आलेले आ मी कशावरच बजली हा. लिव्हवरचं त्याला माहित नव्हतं म्हण म्हणजे लिव्हवरचं पण औध त्याला आप हो सगळं असतय पण त्यां त्यांना माहित नव्हतं आबांना
हा हा.
मग परवा आलेल तर म्हण म्हणजे त्यांनी अनेकदा ट्रेनिंग लाहायला गेलेतील बेंगुरला
हां हां.
तवा माहीत झालंय त्यांना लिव्हरवररच व्याया आवशित म्हणून
कुळच?
करा लागला इतक हशार हश एवढं हे करून करा लाग. त्यांना सग औषधी वगैरे देतात आणि मला जे वाट. मी म्हणल आबा काय सांगाय लागालायचं म्हणल. तू करून आता किती दिवस झालं कि काय कराय लागला असं सगळेजण तुम्ही म्हणलं आणि आता म्हणले आता माही झालय तुला म्हणलं. नाही ग बाई मला माहत नव्हतं म्हणालागला.
हम्म.
भरच म्हणलो आप
आता मला पण कमी किमतीत मिळणार आम्ही पण आता आबा घ्याल्यात ते कस्टमर जोडाले गे आले पण. आबा कस्टमर त्यांच्या ह्याच्यावर नाव आले कनी कमी मिळते आता. कमी किमतीत मिळत असे होतय.
हं हं!
बिझनेस एक चालू होतोय आता तीन लाख तिकडे दवाखाण्याला गेलेत तीन लाख इकडे गेले अस तर आतावर बिझनेस झाला लोक पन्नास हजार अ लोन काढ नुसत पन्नास हजार म्हणाले घर राहायला नसलेल्यांत आता कोटी न कमवाल्यात लोकती. हर्बल लई पेशे मिळत्यात खरं शरीर पण चांगलं राहतंय सोडतस.
होय!
खायचं आणि मरायचं असल काय नाही उलट आयुष्य वाट हेल्दी राहतय व्यायाम बियाम सगळच होऊन जातय ग आपल्या बॉडीला काय होणार नसल, तर पैसे घालायला काय हरकत नाही.